हा काय चालूये?
आ.
काय चालूये म्हटलं?
काही नाही बा आता. टी व्ही लावून टी व्ही पान चांलूयेत. मोबाईल हम्म, तुमच काय चाल? हाव चहा पाणी झाला?
हा हा. हो आता संध्याकाळ झाली कि तेच काम. अस त्या बायाले चहा करा, पाणी करा. झाड झाड वगरे करा. घरातले काम सकाळ झाले कि तेच. संध्याकाळ झाली कि तेच. हम्म हम्म, मुलं वगैरे आले का शाळेतून?
सकाळ आज सुट्टी होती. सुट्टीय सुट्टीय करन शाळेत. काय माहित कशाच्या? काही झालं ना तिकडे. पेपर फूठे गई. त्याचे असते. हे काय हे चालूयेत मग तेचाण सुट्टी होती.
हा हा नाही आमच्या इथं नाही दिली सुट्टी. तेलराबंद सांगितलं होत बा.
हाव ना. नाही आमच्या इकडे शाळा आहे.
मला असं वाटलं आधी तेल्लारा तालुका बंद असेल म्हणून, पण फक्त तेल्लारच बंद दाखवला.
हाव बा.
हम्म. तेलारच बंद होता. आणि लेकरन म्हणजे मुलं गेले होते शाळेत. सकाळी मुलगा पण गेला होता. तो आला दोन वाजता. त मुलगी पण गेलेलीय शाळेत. हम्म, आता हे दिंड वगैरे गेलेल्यात त ते, आता हे प्रकरण चालूये. तिकडे दिंड्या चालूये.
हा हिवरखेडलेस ना?
अ हो हिवर खेड.
हाव काय? तिकडची नाही वाटत मग बंद.
नाही बंद नाहीये.
पण हे कॉन्व्हेटची त मुलं वापस आले.
हो काय? नाही हे कॉलेड वगैरे चालू होते.
नाही ना. गेले होतेन वापस आले ना वाटते.
हा हा. नाही आमच्या कॉमेटी चालूयेत ना.
हाव काय? आमच्या इकडे तर गाडीच नाही आली. कॉन्व्हेंट वालेची.
कन्ंमेटला होता तो मुलगा. कन्हेटमध्ये गेला. आता आणि मुलगी शाळेते तिथं. सायन्स सेंट पॉल हा हा हा. हा याच्यात असते. सरस्वती मध्ये असते हा.
हाव काय? ते असेल मग चालू.
हा सरस्वती चालू होती. बाकी काय म्हणता अजून?
काय नाही. बाकी काय?
काय म्हणता. परवाला उपवास आहे काय? उपवासाचा सांगा काही नवीन पदार्थ बनवता येत असेल त.
काही नाही आम्ही पदार्थ काहीता बनवत.
हाव काय? ते येच्या आपे वगरे नाही बनवत काय म तुम्ही. भगर ते आणि शाबूदानाचे वगरे आपे वगरे
नाही. आमच्या इथे गोड नाहीेच लागत कोणालची.
ह नाही आपे याचेच आपण बनवतो ना. म्हणजे हेच तिकट वगैरे साधे नाही आपल्या याच्याच उपवासाचे.
उसाळाचे नाही नाही बन
हा हा ते तिकट वगैरे टाकून करतात नाथे कसं आहे काही जण ते साबुदाना वगैरे खात नाही. त हे समजा. उसड आवडत नाही कि नाही तर मग शाबदानाचे ओळे वगैरे करायचे मग.
मग ते साबुददाानना टाकून मग आता साबुदाना टाकून जा आहेतेत ना ते सगळं.
नाही उसड तरी आवडत नाही उसड खात नाहीत. आमच्या घरी म्हणजे यांना उसळ आवडत नाही ना. हा ते वडे व बवनत असते मी आणि ते हे ब मी म्हटलं नवीन वगैरे काही असं नवीन अजून असेल तर सांगा म्हटलं. कारण आता तेस्ते तेस्ते खाऊन सगळं म्हणजे कसं सकाळ संध्याकाळ तर ते वडे वगैरे बनवत. म्हणजे कसं सााबताना भिज घाला जात रात्रीच सजा. आणि त्याच्यामध्ये आपले हे आलू उकडायचे सजा चांगले.
हा.
आणि आलू चांगले मोौसळ म्हळून समजा असे चांगला घट्ट गोळा बनवून घेतात त्याचा. आणि शाबुदानाचा पण गोळा समजा त्याच्यामध्ये मिक्स करायचे दोन्ही. आणि त्याच्यामध्ये थोडस आपलं हे टाकायचं सेंग जायचं कुठ.
हा.
आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिरची वगैरे टाका टाकून घ्यायची.
चढायचे.
ते हा आपण जसे वडे काढतो तसे मग ते वडे करून तडून घ्यायचे ते तेलातून ते मस्त म्ह म्हणजे उसडपेशा खूप चांगल्या लागतात ते उपवासासाठी खूप
ग का या.
हा उपवासासाठी खूप चांगले आहेेत आमची इथ म्हणजे उसडण नाही खात. कोणी येत मग ते आम्ही तसं करतो मग. म्हणून म्हटलं तर काही हे आपे वगैरे असतात आता आमचे उध हा नाही श साबुदाना असते पण मग ते फरक पडते साबुदानाचा आपण जास्त वापरत नाही त्याच्यात.
हा
जास्त कमी वापरला जाते कि नाही हे ऊसनमध्ये ाबदना जास्त वापरले जाते.
ते आपे कशी बनवता मग.
ह हे आपे भगर टाकून भगर भिजू घालायच आणि शाबुदार पर. आपला बिजू घालायच लवकर चांगला.
आमच्या इथे भगर कधी चनही खात.
हा का नाही मग हे आपले आपेसारखेच आपले होतात ना आपले.
हा ना.
जसे ते आपे लागतात ना तसे चवीला हे पण लागतात तसेच ह चांगले होतात हे पण. हम्म आता ते कस उपासासाठी आता प्रत्येक घरात म्हणजे आपण काही ना काही करून ठेवत असतात त्याचे साबुदाण्याचे अ पापड वगैरे करतात नंतर आलूचे पापड वगैरे. करतात मग काही चिप्स वगैरे काढून ठेवतात काही आलू शेव करून ठेवतात. आता आपापल्या घरात उपवासाच्या हिशोबने आपापल्या वस्तू बनवल्याच असतात ना सगळे.
हम्.
हम् तसं बनवालंच असत सगळं समजा. आता आता परवाला आहेच एकादस आता एकादशी म्हटली की बस. दिवसभर फराळा आता चालू ठेवा.
कुठं चालल्या मग फिरायले?
पाहू आता म्हटलं पाणी वगैरे नसल तर जाऊ म्हटलं इथं आता इथं बेलखेडला वगैरे मंदिर आहे. बेलखेडला आहे इथं मंदिर आहे. का इथं आमच्या अकोट- अकोट रस्त्याने का नि म मंदिर आहे एक तिथं मधे. उमरा फाटानी अडगावच्या जवळ तिथ. आणि इथ- - थ -अकोली वगैरे गर्दी असते ना खूप? अकोलीला पण गर्दी असते मस्त. चांगली. तसच आमच्या गावातही विठ्ठल रखुमाईच मंद- हां. आमच्या गावातही विठ्ठल रखुमाईच मंदिर आहे ना. पण तिथं गर्दी असते खूप जास्त. मग आम्ही सकाळी वगैरे संध्याकाळी जातो म आम्ही - कुठं जायचं असल का. हम. आता कसं ते हे याच्या दिवशी जाता ना? कोणी समजा आता काही कार्यक्रम अस- तरच जातो ना? आपण तस जातय नेहमी नेहमी जातही नाही आपण.
तसं त वारीला जायला पाहिजे होता ना पंढरपूरला पैदल.
नाही बा पंढरपूरला नाही गेलो आम्ही. तुम्ही गेले का?
नाही ना. मी त्यांना म्हटलं पण हे कसं तर मुलांच्याण नाही जमत ना? आप लहान लेकर आहेत त हम्म. जमत नाही. कारण ते आता मुलीच डब्याची वगैरे पण- हं. नाही ते म्हणत होते मला या वर्षी दोघ म्हणे. सोनळावरून जाते ना ती वारी? ती पंढरपूरला जायसाठी. एक महिन्यासाठी असते ती.
पैदल च्या म.
हां. पैदलच्या ए.
हो ना.
एक महिन्यासाठी. तर मग आता पाहू म्हटलं पुढच्या वर्षी. देऊ म्हटलं आपण नाव देऊ. आणि लेकरांचं पाहू म्हटलं कोणाच्या जवळ सांगून देऊ म्हटलं. नाही तर मग हे वारी अर्ध्या मधात जर- गेली तर आपण तिथपर्यंत यानी जाऊ शकतो आपण बसनी वगैरे. त्यांना आधी सांगून ठेवायच बुवा आम्ही इथून इथ - त आम्ही या वारीत येऊ तुमच्यासोबत.
हम्म. हम्म.
हो म्हटलं. आपण तसं करू नाही त म्हटलं. हा. नाही इच्छा आहे एकदा जायची-
आम्ही पहिले आधी गेलो होतो याले, शे गावले पैदल जायेल ए मी एक वेळ. वारीले एक दोन वेळ जायेल पैदल. आता नाही जात कोणी.
आता आमच्या इथल्या बाया गेल्या ना तिथं सेवेसाठी. पंढरपूर. हां. पंढरपूरला. हां. सेवेसाठी. हं. माझ्या सासू वगैरे गेल्यात.
हम्म. हम.
हम. त्या गेल्या. आता कसं त्यांचं आता घरी नाहीे समजा कोणी आपल्या- त्यांच्या आपल्या हाती देऊन दिलं त्यांनी सगळ. त्या रिकाम्या एत आता. हा. मग आता कोण ए त्यांना मग? जातात त्या. म्हणतात तेवढंच आपलं पुण्य. हं.
म्हतार पण
नाही. नंतर होत ही नाही ना? आता माझ्या सासूचं ते बॉलचं ऑपरेशन झाल्याच्यानंतर त्या - पैदल वगैरे जायला जमत नाही म. हं. म त्यांना तसच- जायला वगैरे जमत नाही. आता हे रेल्वेने गेल्या.
हा
अकोल्यावरून अकोल्यावरून रेल्वे आहे ना
हा
ह डायरेक्ट तिथं पंढरपूर म्हणजे बस चड उतर करायचं कामच नाही रात्रीच्या रेल्वेने गेल्या त्या
हाव
हू आठ वाजताची रेल्वे आहे म्हणंत
शान्या कधी गेल्यां मग
अ परवाला गेल्यां त्या
हां ओके आमचे गावचे बाया बी गेल्यां ना
हा हा काय वयाची झाली म्हटलं तिथं हे सेवा त्यांची पंधरा पंधरा दिवस हे आता माझे चुलत सासू वगैरे तर त्या सांगत होते माझी बहीण आली म्हणे वापस तिथून परत म्हणजे आणि सामान वगैरे खूप दिलं पण त्यांनी साडी साडी चोळी वगैरे दिली बांगड्यासाठी पैसे वगैरे दिले म्हणे आणि हा आणि घरच्यासाठी घरच्यांसाठी ड्रेस खाण्यासाठी ते सगळं ते पोळ्यांचं हे दिलं बेसन पोळ्या बांधून दिल्या समजा शिदोरी तुम्ही घरी सोबत जातांनी बांधून म्हणजे जेवण करायसाठी रस्त्यानं
चालले की काय
अ त्या आल्या घरी
हाव काय
हू आल्या त्या घरी दोन तीन दिवस झाल त्या घरी आल्या तर ते म्हणजे सोबत दिलं त्यांनी सामान तिथून बांधून तेन त्यांचा सोबत
अ ना पावड म
त्यांची स्पेशल म्हणजे नाही त्यांनी इथून सगळ जाण्याची व्यवस्था त्यांची तिथून परत आणण्याची व्यवस्था त्यांची घरापर्यंत समजा आणि यांना जर कुठं फिरायला जायचं तर त्यांच्यासोबत एक माणूस तिथला कि बा तुम्हाला कुठ जायचय तर यांच्यासोबत जा म्हणजे एकट्या जाऊ नका तिथं फिरल्यान समजा आता कारण एवढ्या मोठ गर्दीत त्या समजा कुठं हे होऊ
त्यांचे हा
हा म्हणजे पहा बरं आपल्या घरच्यापेक्षाही किती बाहेर तिथे सोयय आपली आपण घरी तरी कुठे इकडे फिरू दे तिकडे फिरू दे हो आठ पंधरातुनी समजा पंधरा दिसानी नाही समजा तीस हा तीसचाळीस तीसचाळी जणीचा ग्रुप असतो तो पण ते वेगवेगळ्या म्हणजे पंधरा पंधरा इकडे पंधरा तिकडे दहा तिकडे अशा राहतात ना त्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ही लागलेली असते म्हणजे कोणी झाडपूस करायसाठी कोणी रांगोळी काढयसाठी कोणी असा वेगवेगळी व्यवस्था समजा हू अशी व्यवस्था असते त्यांची
चांगला आहे ना
हू म्हणून मी म्हटलं यांना म्हटलं आपणही जाऊ म्हटलं नाही याच्या सेवेत जाऊ नाहीत मग दिंडी जाऊ म्हटलं पाई काही करू म्हटलं एकदा तर जाऊच म्हटलं आपण आता हू आम्ही गेलो होतो पंढरपुरला पण एवढ गर्दी होती एकादशीच्या वेळेस आमंच म्हणजे दर्शनही नाही झालं खूप गर्दी होती हू मग असं जर गेलं हो अस ईच्या मध्ये जर गेले तर मग दर्शन होते आता हे कस सेवेत गेले की समजा ते यांची सेवेकरीलाच स्पेशल समजा स्पेशल दर्शन असते समजा यांना म्हणजे लागायची गरज नाहीये. वेगळं दर्शन त्यांची वेगळी व्यवस्था असते यांची वेगळी व्यवस्था असते. हम्. म्हणजे त्याचं दर्शन पटकन होते मग दर्शन घ्या. आणि तुमची सेवा चालू ठेवा हम् असं राह त्यांचं.
गर्दी खूप असते पण गर्दीतच मजा असते. पण गर्दीचाच मजा राहते.
गर्दीतच मजा राहते. जेवढी गर्दी तेवढी म्हणजे दहा होई. दहा वकडे पडे क दहा दहा पडफ असयल ते. मस्त मजा येते म त काय. हमम ते रिंगांचं पाहायला मी वापरे एवढे पोलीस धावत. तिथं पहिली रिंगण पोलिसांची होती तिथं.
हा.
हा. ते व्हिडिओ पाहायला मी इतकं असं म्हणजे इथूनच आपल्याला असं वाटत की ब झाला दर्शन आता.
हा एवढं चांगलं वाटत होत तिथं.
कुठे गेल्या तर रिकम पण काढवा लागतील जाव लाग.
लागते हा तस आहेे ते. मी आता गाडी वगैरे आहे म्हटलं पणता एकटीला नाही जावटत म माझ सोबत. पाहिजे सा दोन चार जण सोबत अस तर जशीण मजा ये म्हणून.
अच्छा.
बरं ठीक आहे मग ठेवते मग हा हा.
तेले आताही लावला चालते बोलल्यानी तरी.